हा बोल कि ग आपलं बोलणं अर्धच राहिल बघते आपण बोलत होत की गुगल पे फोन पे
हो हो तुझं आहे काय नाहीे मग गुगल पे
होय आहे की माझं मी आहे आणि आता परत दुसरं हच काढणार आहे अकाउंट
हा हा
हा चालतेय ग किती भरपूर चालतात आता बघ एवढं पुढे गेलं की नाही किती प तू अकाउं काढू शक
बरोर आणि काढूनच ठेवय कधी तर उपयोगी पडते ते इमर्जन्सी वगैरे असले केलं
होते आता त्याशिवाय काही चालतच नाही ग सगळं गुगल पे फोन पे
भाजीपाला गेलीस तरी पण बाजारात पण लोक स्कॅनर घेऊन बसतात बघ.
टे देऊ नका आम्हाला, आम्हाला गुगल पे सोडा. काय आता भीतीच पण वातावरण ये ग, का करा बघ माणूस आता प्रवास करतोय किंवा घन जात असतोय, किशात किसा फाटला असतो किंवा काय पण पर्स वगैरे फाटली कोणत पर्स चोरी गेली
हो बरोबर हाहे ते मोबाईल मध्ये असल कस आपण मोबाईल हातात असत म चोरवायच जास्त ये न ते किसा मारत्यात पाकिट मारत्यात ते एक हे होतय बघ. नाही तर मग गेल की आपल्याकडे कायच नसणार की पैशे मोबाईल मुळ ते मो तर करू शकतो ट्रांजेक्शन.
हा तेच के फक्त एवढच काय? ह्या सगळ्या त्याला सुविधा हाहेत आणि ते आपल्यासाठी सेफ हेत. एवढच काय आपण जे आपण म्हणजे पिन घालतोय त्याला म्हणजे पासवर्ड असतोय, तो तेवढ वेगळा कोणाला कळू द्यायचा नायी तो कोळाला कि आपल काहीच ऱ्हात नाही मग
हो हो आणि, आणि समज की आप आपल कणी चुकून आपल पैशे दुसऱ्यांना गेल किंवा दुसऱ्यानी पैशे आपल्याकडे आल तर ते बँकेच नियम ये ते त्यांना लगेच सांगितल क न त्यांच्या जेवढ्या टाइमिंग मधे तर तिने आपल पैशे आपल्याला पर परत मिळऊन न देऊ शकत्यात अन ग मोबाईल मुळे बघ कि हे गूगल पे फोन पे मुळे कणी लाईट बिल भरला जायला लागत नाही मो
होय होय, सगळ्या गोष्टी घरात बसल्या घरात बस सगळ्या गोष्टी होत्यात का हे सगळ फक्त कम्प्युटर मुळे शक्य झालय.
हो हो कलयुग कसल तंत्रज्ञान पुढ गेले बघकी ग. घरात बसून सगळ करता येतय बघा.
घरात बसून सगळ सगळे व्यवहार करता येतात सगळ्या गोष्टी आपण घरात बसून बघू शकतोय म्हजे कुठ काय चाललया पण आता अमेरिकेत पहिला आपण कधी भेटायचो बाबा हा मुलगा अमेरिकेलाये हे पहिल्याची लोक वाट बघत बसायची तीन तीन चार चार वर
तर बघ व्हिडिओ कॉल केल की झाल घरातच भेटल्यासारखच बघ
होय आणि म्हणून ते खर, पण ह्या गोष्टी मुळ कस झालय आता एवढ तोटा, कि ह्या कमप्युटरच्या गोष्टी मुळे कणी लोक एकमेकाशी अस संवाद सा कमी झालाये परत जवळ येण्याच, सगळ्या गोष्टी का नाई कुठ तर कोणाच तर लग्न
हो हो आता लग्न सुद्धा ऑनलाईन करायला लागलत बे ते लॉकडाऊन मु आणि बघ की आधी कस कि म्हणजे आता एक समज दहा पंधराच्या वर्षात पाठी मग आता कधी एकदा सुट्टी पडल गावाकड जाईल अस लोकांना होत होत, आता आधी सारख असं नातीच राहिल नाही ग जेवढ आता कसं हे काम एवढ झालय लोकास्नी वेळच नसते त्यामुळे फ फोन आला की तेवढ बोलाय झाल आपल पाहुण असू देत कोण पण असू देत तेवढ पुरत बोलायच, झाल बघ, गरजेपुर, आता चालू ये ग आता आधी सारख नई आता माणूसकी राही ली नयी तस दयातिन मायातीन
येणार येत्यात की येतत लॅपटॉप घेऊन संगट येतात वर्क फ्रॉम होम करत हा वेळ असल बोला कुठयेत
हा हा काम सपल की तेवढ बोलायच झाल, हम्म हम्म
तेवढ मग परत हाय आपल्या रूम मध्ये काम करत बसायच, ते काय मुंबई पुण्यात तर त्यांचं काम सुटत
सुटत नाही ग त्यांना तेच सांगवले की आधी कस मानस निवांत असायच काम करून पण निवांत असायचे आताच्या ह्याच्यात निवांत असं कोण नाहीत आधी किती आ मजा मस्ती शेतात जायचं वनभोजन करायचं. अ जांभळ काढ झाारावर चरुून आंब काढ आणि खायचं तिखट मीठ लावून तेन त आधीच दिवस गेलच की गोट खेळायचं परत होय पळापळी खेळायचं सगळं गेलंय ते आता. लुप्तच होत चालले ते.
आपण लग म्हणजे वेगवेगळे खेळ खेळायचो ते जिबलीचे खेळ लगोर
आपणच मुली मुली तर किती ज शनिवारवर सुट्टी असलं तर किती खेळायचं आप
हो घरी जायचो नाही आपण थोडं खेळायचो
सगळी बसून एकत्र बसून जेवायचं.
हम्म मला वाटतं ही आपली शेवटची पिढी असेल बघ आपण खेळलेले त्या तर आपल्या नंतरच्या ह्या पिढी कोण काही खेळण नाही तो मोबाईल मुलं तर नुसतो बारकी आता आपलीच मुलं मा माझाच मुलगा सांगतोय मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाही.
व बघ की मोबाईल द्यायलाच पाहिजे त्यांना
तस होतंय मग ते दुरुपयोग पण करायलेत ग आपल्यावर आहे सोडते सवय लावायचं पण कसं आता आपण पण कामात असतोय.
व पोटाल खाऊ दे म्हणायच आणि द्यायचं
हा असं व्हायला लागलेय पण ती वाईट सवय थोडा आपली पण चुक असतात ती वेळ सवाय ती बंद करायला पाहिजे आपण पण पण आता जन्मलेला मुलगा जरी मोबाईल वाजला कि अ आप म्हणजे हालचाली दाखवतो आपला ऍक्टिव्ह आहे तबाईल ज असं झालं की हालचाल करतात तेच फोन बोलवाल तर बघणार नाही पण मोबाईल चचाग झालं की ता मुलगीच माझी बाप दादा पुुणाचा फोन जरी भाजला तिला रिंगटंग पाट झाले कोणाच पण कोण वाला का त्यांच्याकडे बघते
होय होय होय.
तशी ऍक्टिव्ह आहेत त्या णमुळे हे सगळं आणवांतच आहे या कम्प्युटरच्या युगात कलियुगात सगळं ऍडव्हान्स मुलं आहेत बघ सगळ्या गोष्टी ऍडव्हान्स आहेत तुला कुठली पण गोष्ट ऍडव्हान्सच आता लग्नात ब की प्री वेडिंग शूट काय करतात पहिला चेस म्हणजे
आधी काय भेट आई वडील काय ठरवतील ते आता आले बघ सगळं
रा बेको आता सगळ आधी
आधी आता मोबाईल वर बोलायचं प्रीवेडिंग करायचं हा दिला आधी जाऊन राहायचं तिथं हळद खेळायचं हो का ते छान वाटतय ग प्री वेडिंग ते ना आपल्या आठवणी राहतात तसं छान वा ते वेळ घालवायला मिळते आणि कस आधी काय हेच म्हणजे स्वभाव तेन कळते ग
तसं झाल सांगताय आपण आता म्हणाले की नाही आता विषय काय झाला हे सगळ्यात माणसांना वेळ मिळून झालाय नुसतं माणसं कसं पैशाच्या माग लाग मग ते खर्च तर क करणार असल्या गोष्टी खर आ आपण म्हणतो या लग्नास आताचे लग्न पैसे काय थोडे खर्च होतात पहिला दहा हजार वीस हजार एक लाखा सोनं घालू न पहिला लग्न होत होते
आता सोनच झालेय दीड लाख कुठलं होते दीड लाख सोन्यालाच पाहिजेत.
मग लोकं हेच की आता पैसे इकडे मिळवाल्याच असल्या गोष्टी ना खर्च करायल्या
मेन म्हणजे कि नय पैसे जवळ असले तर माणसं जवळ येतात कस आपण म्हणतो गुळ असल तर मुंग्या जवळ येतात म्हणतो बघ तस आहे आता आणि पैसे तरच त्या व्यक्तीला महत्व देतात आणि महत्वाच आहे म गसंट बोलायतीन बघतात पैसे नसल्या गरीब लोकांना बघ की कोण किंमत देते साऊ लोक श्रीमंत लोक काय किंमत देतात नाहीस क आधी तसं नव्हतं आधी पैशाला किंमत नव्हतं माणूसकीला किंमत होतं आणि आधी कुठ असं पैसे घेत होतेत. काम केल्यानंतर आपलं जे धान्य आहे ते त्यांच्यात जे आहे ते आपल्याला द्यायचं अस व्यवहार होतं आधीच्या हित देणं घेणं तश्या पद्धतीच होत आता नाही. आता पैशाला पैशाचं आणि आधी कसं, बघ की आता शेतीतून काय तर पालेभाजी आलं की, लगेच हा घे बाबा आमच्यातलं आले बघ कसं झालेय, कसं हाय, बघ करून खा असं म्हणतो, आता कोण भाजीवर भाकरीवर भाजी सुद्धा वाढत नाही.
महागाई पेटल्याचसली सोडकर कोण देणार सोडकर महागाई पण पेटला म्हटलं प्रत्येका आपला गरजा भागवायला हेच पाहिजे होय, होय.
चालतंय करते की मी परत तुला कॉल. परत मग आपलं नेहमीच टायपिंग वगैरे,
बोलया, बोलया हा चालतंय हा.